हा बोला की काय चालय काय म्हणत.
मी मजेत तुम्ही कशा आहात.
मस्त मजेत स्वयंपाक व्हायचा आहे का तुमच.
हो बाकी अजून लेट झाली मुलांचे स्टडी घेत होते.
हा हा बरं बरं तुमची मुलं किितवीला आहेत.
ानच आहे ह नर्सरीला आहे एक पहिलीला आहे.
अच्छा अच्छा बरं. माझी पण दोघं मुलं आहेत ती एक सातवीला आहे आणि एक चौथीला आहे मोठी आहेत. हम्म. मग त्यां त्यांचा
विस मुलांच शायेतून आले गे एक खीच अस. सकाळी आठ ते बारा आणि दुसऱ्याचे असते अकरा ते चार.
अकरा ते चार का इंग्लिश मिीडियमला आहेत का दोघ.
हो.
बरं मग अभ्यास वगैरे करतात व्यवस्थित की तुम्ही घेता तेव्हाच.
गेल्याशिवाय कोणीच नाही ना मोबाईल मोबाईल न आता घेतला . ठेवून टाकतात तसा अभ्यास नाही करत मनाने.
नाही नाही अभ्यास म्हणजे आपण जबरदस्ती बसवल्याशिवाय नाहीच. तर आमची पण एवढी मोठी आहे तरी कारे बसारे त्याशि होतच नाही.
आणि आजकाल कसं हो आपल्या वेळेस बघा शिक्षण होतं पण इतकं बहुत रेषण नव्हतं. तर मुलांवर डिप्रेशन टाकलं जातं की एवढा स्टडी तुम्ही केलाच पाहिजे म्हण. तुम्हाला जी करावतं.
केलंच पाहिजे. हो परत प्रोजेक्ट वगैरे नवीन नवीन असतातच काही ना काहीतरी. दर आठवड्याला काही कुठलं. ए म्हण अ स्पर्धा अस असते चालूच अस त्यांचं याची कॉम्पिटिशन
का हो रेनी सीझन होतो बघ रेनी सीझन मध्ये काही तुम्ही काही बून या फन्सी ड्रेस म मग रेनडो बनून द्यायचा आपण त्यांनी
हम्म हम् आमचं पण कसं दर महिन्याला असे कॉम्पिटी हे असतात स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये टॉपिक देतात त्या टॉपिक वर बोलायचं किंवा काहीतरी बनवून घ्यायचं किंवा असं शाळेमध्ये आपण जाऊन बनवायचं चालूच असतं दर महिन्याला आणि परत अभ्यास आहे तेच वेगळं हे एवढं करून आण ते तेवढं करून आण.
आपण एवढं त्यांचे डोनेशन बर फी भरतो पण ना त्यांचा होमवर्क आपणच करून घ्यायचा
हो हो होमवर्क आपणच म्हणायच हो टीचर लोक फक्त ते तिथे शिकवणार आणि काही टीचर म्हणजे काही कळत नसेल ना तर म्हणजे अस सांग मुलं पण विचारा पण घाबर की आम्हाला हे समजत नाही ते नाही टीचर लोकं पण असं समजून पटकन सांगत नाही लिहून देणार बोर्ड वर तेवढं तुम्ही आवरा करा असंच
आपल्या वेळेस थोडे असे होते आपल्याला कोण त्या कॉम्पिटिशन माहीत नाही की काहीच नाही
फक्त अभ्यास आणि शाळेत काय ते सांस्कृतिक कार्यक्रम किंवा म
हो सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा हा एवढं जास्त काय निबंध स्पर्धा किंवा अशा वक्तृत्व स्पर्धा वर्षातून दोन. तीन वेळा जास्त नाही बाकी असचं नाही आता मुलांना दरवेळे
पेपर असायचे बाकी इतर गोष्टी अशा वेगळ्या नव्हत्याच आपल्याला
नव्हत्या नव्हत्या जास्त अभ्यास आणि आता कसे कॉम्पिटिशन हे आयुग त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी वेगळं का असतं कुठलीच स्पर्धा येते कुठली परीक्षा आता परीक्षा तर किती आहेत बघता ना प्रज्ञाशोध वगैरे आहेप परीक्षा ती होते वर्षातून एकदा अ शिष्यवृत्ती आहेत सगळे आहेत परत आमच्या स्पर्धा हे कशी प्रज्ञा शोध व आहेत चौथीला आहे तिसरी ला आहे असं काय प्रत्येक वर्गाला नाहीयचंय मध्ये मध्ये एखाद वर्गाला आहे
पण त्याचा अभ्यास शाळेत नाही घेत आपण घरीच करून घ्यायचं
बरेच करून घ्यायचं हो
हो हो
यांना स्पर्धा परीक्षा कमी ते फॅन्सी ड्रेसस जास्त असत ते बनवून या ते बनवून या ते बनवूनया ते बनवूनया
हो ना आणि सांगू ताई ऍक्च्युली एक इंग्लिश मिडियमला आणि मराठी मिडियम मध्ये खूप हे आहे इंग्लिश मिडियम मध्ये हेच जास्त आपल्या स्पर्धा हा हेच जास्त चालत तर हे आणा ते आणा हे करून या ते करून या. तस मराठी मीडियम मध्ये ते कमी आहे यांचे हो
आणि म्हणजे बघायला गेलं तर इंग्लिश मिीडियम काय किंवा मराठी काय सेमच आहे मराठी मीडियम मध्ये शिकून मुलं डॉक्टर इंजिनियर नाही होत का. पण आताच होतच आहे मला इंग्लिशमध्येध्येच
हो इंग्लिश मिीडियमच युग झाल्यासारखंच झालेलं ते त्याजास्त शिक्षणाची एक स्पर्धाच चालूवेल तसं बोलायला गेलं तर
हो
आणि काही काही पॅरेंट्स काय करतात हो काही पॅरेंट्स करतात म्हणजे आपल्याला जमत नसेल तरी मुलांना इंग्लिश मिडियमलाच टाकतात का तर त्यांना जमू दे त्यांच्या. त्यांना कोणी असं कमी नाही लिहिलं पाहिजे आपण असं काय नाहीय मराठी मीडियम मध्ये शिकून सुद्धा आपण इंग्लिशमध्ये चांगलं कव्हर करू शकतो ना
पण मग आता कसं आत्ताच्या या्या पिढीला इंग्लिश जास्त महत्त्वाचं वाटतं माझ्याक बल इच्छा नाही आणि बघा ना आणि इंग्लिश मिीडियम मध्ये टाकलेल्या मुलांना मराठी वाचता लिहिता येत नाही ओ साधं
नाही नाही येत नाही हो.
मराठीचा अभ्यास म्हणजे मला रोज एक तास त्यांचा घ्यावाच लागतो
द्यावच लागत हो आमच म्हणजेमी पहिलीपस पहिली ते चौथी मराठी मीडियमच आहे नंतर मग पाचवी पासून आमची मुलं सेमीमध्ये
आपल्याला कसं इ तेव्हा मराठी मीडियम मध्ये होतो तर असे वेगवेगळे काही क्लासेसही नव्हते त्यावेळेस
नाही क्लासेस पण नाही अभ्यास करायचा नंतर नववी दहावीला क्लास कंपल्सरी केलेला हो ऐ हो हो संस्कृत पण हो इंग्रजी हो. हो हो स हे संस्कृत पण छान होत तेव्हा संस्कृत आणि आता संस्कृत कमी झालंय पण
हो ना
हो अग शिक्षकच खूप कमी आहे संस्कृतसाठी त्याच्यामुळे संस्कृत पण बऱ्याच ठिकाणी कमी झाले विषय हा
तेव्हा कस मोजकेेत असे चार पाच सहा विषय होते आपल्याला मोजकेच पाच सहा विषय आणि प्रत्येक विषयाला एकच शिक्षक होते
हो हो एकच आणि आता कसे विषय पण खूप वाढलेले आहेत
मार्क्स घेतलं तर मार्क्स वन मार्क्स टू आलंच बघ सायन्स मध्ये सायन्सयनस इतकं म्हणजे हा
दोन्ही आहेत
म्हणजेग तेच पण मग सब्जेक्ट वाढत जात ना पुढे
हो हो थोडंफार हे आहे फरक आणि आपलं हे इतिहास आपल्यासारख आपल्या जस इतिहास होत तस मुलांना तेच आहे पण त्याचा साठि म्हणजे त्यांनी कन्वर्ट करून नाव अ परिसर दोन आणि आता काही जग म्हणून असं काहीतरी हे केलंय त्याच्यामुळे त्यांच ते
कम्प्युटर विषय आला त्यांचा परत त्यांना योगा सब्जेक्ट सुद्धा दिले ठीक आहे आहे ते पण चांगलं आहे काही अडचण नाही त्याची पण तेवढ्या पुरर्ता तेवढच करतात ते हा
हम् हम् ते काही जास्त नाही ते एक एखाद पिटीचा तास असेल तेव्हा किंवा त्यांचा एक दिवसा तो आठवड्यातून वाढ ठरलेला असेल तेव्हाच घेतात एरवीभ नाही आले त संगीत संगीत विषय पण आहे शाळेमध्ये तेही शिकवतात
ते शिकवता नंतर परत आपल्याला बोलता की एक्स्ट्रा मध्ये क्लास लावा आहे
हो हो तुम्ही ह्या एक्स्ट्रा ह क्लास लावा म्हणजे त्यांना मुलांना गोडी निर्माण होल असं सांगतात मग तुम्ही थोडेफार जास्त घ्या म्हणजे ते मुलांना तसही करता येईल ना क्लासेस
हा म्हणजे ते आता बघ सकाळपासून ते मुलं शाळेत जातात आम्ही किती थकलेले असतात त्यांना खेळायला म्हणजे करायचं नाही ना टाइमच
नाही मिळत हो मग त्यांच्या शरीराला पण व्यायाम हा प्रकारच नाही ना राात हो
जेवले वगैरे कि पुन्हा ते म
थोडाफार हो होमवर्क आहे परत त्यांना असं कधी असं ट टी व्ही बघा म्हग कार्टूनच आता लहान मुलं कार्टूनच बघ कार्टून वगैरे बघायला पण त्यांना मिळत नाही कंटाळत दिवस र खरंच कंटाळतात
आता सध्या हॉलिडेज देतात स रविवार सुट्ट्या असते तर पण एक्स्ट्रा क्लासेस असतात ऑनलाईन म्हणजे ते त्यांना सुट्टकीचा सुद्धा वायदा नसत
हो हो सुट्टीचं पाणी येण्या आणि हे आपले जास्त कोण आता
पहिले दुसरी शिटरना काय एवढं कातं
त्यांना काहीच नाही डायरेक्ट सुद्धा त्यांच कि त्या आणि हल्ली काय सांगतात शिक्षक लोक निबंध वगैरे पण शाळेमध्ये लिहून न देणार तुम्ही पेरें्सड लिहून घ्या किंवा तुम्हा जसं जमेल लि या आणि आपल्या वेळेला कसं शिक्षक लोक दहावी पर्यंत थोडंफार तरी आपल्याला लिहून देत होते किंवा त्या विषयावर समज पाहिजे क हा असा लिहा ते तसं लिहा असं होत आणि आता शिक्षक लोक नाही तुम्ही लिहून आण असं सांगता सरस सर हो
नाही तेव्हा आपल्याला तस अभ्यासही अभ्यासही कमी होता आपल्याला प्रत्येक श खेळ पण शिकवले जात होते ते आपल्याने खेळले पण जात होते आपल्याकडे वेळ पण होतात तेवढा आता म्हणजे कसं कंटिन्यू तो स्टोरी स्टोरी स्टोरी दिल्ली बोर्ड मुंबई बोर्ड ते मुलं येडे झाले की
हो चालूच असत ण आता शिक्षण म्हणजे जेच एक प्रकारे ज कॉम्पिटिशनच जग झालेलं आहे जो तो प्रत्ये प्र्यक जण काय म्हणणार माझा मुलगा इथ इंग्लिश मिीडियमला शिकू दे मराठी मीडियमला काय आहे आणि इंग्लि आणि जास्त म्हणजे फी खूप वाढलेली आहे फी म्हणजे एवढी फीच काहीच नाहीये जो तो प्रत्येक दरवर्षी डोनेशन फी वाढवतच जातात लिमिट मध्ये ठेवलंच नाही की हे एवढंच बर की तेवढंच आहे असं नाहीय त्यागे बाब
साध यू केे जी नैस यकेजी ला टाकायच असलं तरी पन्नास हजार रुपये नाव
हो हो आणि आपल्या वेळेला एवढी फी पण नव्हती मग जास्त ते जसं आपण ज प्रायव्हेट शाळेतलं तसं आपल्याला
पन्नास हजारमध्येध्ये पूर्ण शिक्षण झालं म्हणजे ते जास्त होतील
हो हो आता वर्षाला पन्नास हजार पुरत नाही ए का मुलासाठी
काय फक्त आपल्याला परीक्षा फी द्यावी लागायची तेव्हा प्रोजेक्ट च्या बुका घ्यायचे त्याचे पे कराव लागत
हम् अस चालू होत आधी खूप छान होते हो हो चालेल थँंक यू तुम्ही करणार थोड्या वेळाने काय झालं वेळचं दादा